भाजी झाली बघा, भाजी मी टाकली आता. हं भांडी घासत घासत बोलालोय तुमच्या संग.
होय
हंम.
काय स्वयंपाकाची?
हां जेवण केलेलीच्या पडल्यात ओ, मग जेवली की लाई होत्यात अवो.
होय होय मीब पण तसंच करत्या, जेव स्वयंपाक झालाना भांडी घासून टाकत्या. परत जेवल्यावर लय पडत्यात आणि, कटाळा आलेला असतो, जेवल्यावर नको वाटत.
हा जेवल्यावर भांडीच घासाय नको वाटतेय अवो. मला पण तसंच होतंय, जेवलं की भांडी नको वाटते. घासायला तर आधीच चार पडलेली घासयला येईना उलट मग घुस्सा येते घासायला चारच की. हं हम् नवा हं. तुमचं काय भाकरी चालूये?
भाकरीच चालू आहेत बघा, अजून एक चार करायच्या, पाच सहा झाल्यात.
हा
अजून एक उसळीला फोडणी घातल्या, ती लागली शिजायला जरा.
हा
मग आणि काय?
कॉल
उद्या भरतील. डिल्स भरले तर, डिटेल्स नाही भरले तर
नाही नाही बंद नाही पडणार, मग भरून ठेवा ना. त्याला काय आज ना उद्या भरायचंच आहे की.
हं पेमेंट येतंय लगेच.
नाही नाही येत नाही ते, येत नाही, पेमेंट दिसतंय. खरं आपला अजून टास्कच पूर्ण झालं नाहीतर, पेमेंट कसं दिसणार तिथं? टास्कं पूर्ण झाल्यालाच पेमेंट दिसणार ना.
दिसतंय ओ, मग तुमच्या मम्मीनं मम्मीननं आधी भरलं नाही का डिटेल्स? मम्मीनं डिटेल्स भरलं नाही का आधी?
बोललेलं होत ते भरलं कीया.
मग होईल की मग, आता टास्क झाल्यावरच दिसणार ओ.
दिसणार होय, होय ते आहे खरं.
हा आता ते टास्कं चालू आहे त्यांचा.
हां
टास्क आता ह्यो पूर्ण झाला ना, मग दिसणार पेमेंट. पेमेंटचं काही टेन्शन घेऊ नका कॉल जेवढं बघू उद्या मी आमच्या भावाचा लॉग इन करून घेतो. त्यावर करा म्हणस नाही तर आता घेतो थोड्या वेळानं थांबा. भाकरी झाल्या ना करून घेतो हां.
अं ग्या हेज
करा माणस.
हां मग तेच्यावर करतो घ्या की आता.
हां.
हम्मं-हम्मं मग काय जेवण काय केलंसा?
जेवण तेचं मुगाच्या डाळीच केलंय जरा कांदा घालून घट्ट.
हा.
आणि आमच्यात काय ताकतेन असते त्यामुळं पातळ नसलं तरी चालते आमटी तेन काय. असं पाहिजेच असं काय नाही हम्मं दूध ते नसते ना संध्याकाळी.
हां-हां हा हं हां.
त्यामुळं
हम्म-हम्म ते बरं पडतय. एक काही तरी केलं तरी पण चालतय. हम्म आमच्यात आमटी केलती मोडाची.
हम्म.
अम्म. अ हे जी फश फरसान्याची शेवची भांजी पण केलेली खाल्लीसा का कधी.
होय-होय करतोय आम्ही. ते कसं हां हाय असच गिरवी तेन करायची आणि त्यामध्ये घेऊन खायचं किंवा मोड्याच्या आमटीत पण घेऊन खाल्ल्यावर चालते.
गिरवी कशी त्याची? गिरवी कशी घ्या खोब्रेशी
टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून केलं तरी चालते नुसतं आमटी करायची. आणि त्यात घालून खायचं ते जेवताना आधी शिजवायचं नाही ते. हां आधी शिजवलो ना म ते लय-लय गिरवी होते ओ.
आं मग तसं होतंय नुसतं तिला उसळी आले की त्यात टाकून बंद करायचं.
बंद करायचं हां.
हां म्हणजे हां चव जानार मग ते झुणक्या गरी न झालं.
हम्मं-हम्मं-हम्मं.
हम्म असं होत नाही ते हम्म ते घटायचं पर्यंतच मस्त लागतय.
हां.
हम्म मी फोन वर व्हिडिओ बघून केलत.
केलतासा वयं मग तशी ती फरसाणाची केलता का शेव अस नुस
शेवची हां. हां-हां नुसता मोठी. ह्यां मोठी-मोठी ती फरसान्यात असते तशी.
हां-हां होय मिळतेया सोडा ती मोठी-मोठी नुसतं मिळतेया. हम्म आम्ही मोडाची तेन आमटी केली ना म त्यातन खात
हां होय तसं बी खातंय आम्ही तसं बी मस्त लागतंय. परत परवा मी युट्यूब वर बघितलं होतं. म्हणजे मम्मीकडं गेल्यावर ट्राय करते सोडा इथं कधी केलेलं नाही.
हा.
म्हणजे ते असं कांदा त्यानी बारीक चिरला होता परत असे सगळे मसाले म्हणा आ असं पेन घेतलं होतं का मग त्या दिवशी मम्मी इचलकरंजीला गेलतो आणि चपातीच पीट आदल्या दिवशीच फ्रीजला लावलेलं आणि म
हा.
मला मग दुघीच जेवणार होतो.
हा.
हा तु
हा बोला की, हा येतंय येतंय.
दुघी जेवणार होतो ओ मग म्हटलं तसं करून बघूया. कांदा एकदम बारीक चिरला मसाला, चटणी, मीठ घेतलं आणि असं आपण पुरण कसं भरतोय म्हणजे असं थोडं गोल घातलं आणि सगळ्या अशा गोलगोल घड्या घातल्या.
हॅलो.
छान लागत होताव.
हा तुम्हाला र कॉल कट होईल रेंज आवाज येईना झालाय बघा. हॅलो.
हॅलो, आवाज कट व्हाय लागलाय रेंज कमी आहे. तुम्हाला येतंय, तुमचं मला येईना. हा व्हाय लागलंय ह जिथं रेंज आहे ना ति थं जावा जरा.
ह हां हा बोल की आता.
म्हणजे ते असं पुरणपोळी सारखं फक्त हे तिखट हे करून भरलासा होय.
हा तिखट
म्हणजे पराठा केला पराठा.
हा हा हा तसं. खर इतका मस्त कर छान लागत होत ते जास्त तेल लावून भाजलं होतं नाही त्याला.
हा ते हा वेगळं काहीतरी केेल ना ते होतंय तसं.
हो
ते तिखट शंकरपाळ्या कधी करताय?
नाही ओ, तुम्ही करताय?
हा करतोय की आम्ही, ते मैद्याच्या हा मैद्याचं पीठ असतंय ना
हा.
त्यात जीरं, ओवा
हा.
जिरं ओवा आणि आपली भगवती घालायची म्हणजे कश्मिरी नसत्या का लाल मिरची. ते घालायचं आणि हा ते घालून फक्त हम्म. अ ते घालून मळायच. त्या जरा आहे ना मळताना तेल घालवायचं. कडवून तेल घालायचं आणि असं प तळ असं लाटायचं आणि आपण हा मळायचं घट्ट मळायचं ते. शंकरपाळीला कसं मिळते ना तसं.
हा हा,
आणि ते जरा भिजवायचं दहा मिनिटं भिजत ठेवायचं. आणि नंतर, पण पातळ चपात लाटाची पूर्ण पातळ त्याची. आणि त्याच अस शंकरपाळीला कसं आपण हे करतोय ना तसं ते. चकत्या पाडायच्या आणि तळायच्या लई छान लागतात. ह करून बघा लहान आता पोरांची शाळा चालू झाली.
होय आणि ते विकत भाकर विकत बकरकरवड्या मिळते बघा.
आणायचे ओ होय, होय किती सां ते काय त्याचं सारण. आपलं हे असते ना खोबर ब तुप आणि त्यात साखर जरा घालतात नंतर तिखट पण तेवढंच आणि साखर पण घालतात आणि तिथं मिश्रण करतात.
हा.
आणि हाई असं आपली चपाती लाटते आणि बरोबर चपातीच्या मध्ये ते भरतात पहिला ते चपातीला लावतना आहे ना. चपातीला खाली काहीतर तेल का कायतर लावायचं.
हम.
आणि त्याच्यावरन ते लावायचं आणि ते लावल्यानंतर. तर मग तेच असं सुरळी करायची गोल, गोल आणि ते हम्म. कापायची,
आणायचं म्हटलं होतं बघा काल. लक्षात नाही आणायचं ते पोरग्याला पण आमचा आवडते ध्यानातच नाही घ्यायचं.
हा अच्छा लागे ह
हा आमचे काकींचे बहीण आहेत ना त्याने घरात करतात ती भाकरवडी त्यानं
करतात का?
हम्म. भागकरवडी नंतर समोसा, कचोरी.
समोसा कसा करता होय
सगळं घरी बनव.
समोसा
समोसा मी काय कधी केला नाही. करायचंय अजून.
हा, हा,
ते काय सोपच आहे बटाटे शिजवून घ्यायचे. बटाट्यांनी आपलं वटाण असते ना ते शिजत घालायचं आणि बटाटा पूर्ण बारीक करायच त्यात वटान मिक्स करायचं आणि, अ जेव्हा अ त्यात अ. अ ह हे अम् तेल जरा कडवायचं त्यात जिरं मोहरी हिंग टाकायचं. हळद टाकायची आणि त्यात आपलं लाल तिखट पावभाजी मसाला गरम मसाल हे सगळं मसाल टाकून कडवून ते त्या ह्याच्यात वतायचं बटाट्याच्या भाजीत त्यात कोथिंबीर कडीपत्ता त्यानं घालायचं. आणि इकडं कसं फक्त घटपीठ मळायचं हेज अ समोशला म्हणजे मैद्याच मैद्यात फक्त ओवा घालायचा आणि ते घट मळायच. आणि अ नंतर करते वेळी त्याची चपाती म्हणजे छोटी गोलपुरी लाटतो ना तेवढी पुरी लाटायची.
हा
आणि त्यातलं अर्ध कापायचं.
तेच शिकवलं.
अर्धा कापायचं नंतर अर्ध्या ह्याच्यात म्हणजे एका एका चपातीच्या ह्याच्यायात म्हणजे एका पुरीमध्ये दोन समोसा होत्या आणि ते काहीत काहीतरी लावून चिटकवतात ओ त्याला काय त्याला काय पाणी लावतात का ते दूध लावतात काय माहीत नाही.
ह
म्हणजे आपण करंजी करताना कसं हे करतो ना आणि कसं मग ते बारीक गॅसवर तळायचं. मोठा गॅसवर तळायचं नाही मग ते कुरकुरीत होत नाही. हा करणार आहे मी पण त्याला आता सवड नाही बघा
एक मिनिटं हा
हा